हॅलो नमस्कार नमस्कार काय चालंय?
काहीच नाही तुमचं काय चाललं?
आमचं काहीच नाही बस आराम सध्या
खूप मजा करायलोय हो तुम्ही
हम्म -हम्म कशाची मजा ओ अवकळा झाली सध्या तुमच्या आली
हो चांगलं चालू आहे तुमच्याकडे हवामान कसकाय?
हवामान आहे हो थोडंफार आता सध्या उन्हाळ्याची दिवस चालू आहे आमच्याकडे पावसाळ्याचे पावसाळ्यात उन्हाळा चालूये आमचा
हो ना आमच्याकड टेम्परेचर चोपन्नच्या वर चाललंय चोपन्न अठ्ठेचाळीस, बेचाळीस एवढं टेम्ट- एवढं एवढं ऊन आहे सांगतो
हो ना आमच्या -आमच्याकड पण भरपूर वाढलेलं आहे तेच त्यामुळे आता आमच्याकडे पावसाची पण कमी जाणवते
होना शेतातील मालं वाहताय हो आमच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं तुम्हाला सांगतो दोन- चार वर्षात एवढा पहिल्यांदा मी दुष्काळ बघायलो बघा एवढ्या वेळेस अहो काय सांगावं तुम्हाला दोन जूनला पाणी पडत हो आता आमच्याकडे दोन जून ला एवढा मान्सून लेट झाला एवढं टेम्परेचर एवढं दुष्परिणाम वातावरणावर आपल्या माणसान वाईट केलं आपण म्हणून आपल्याला हे भोग भोगाव लागायले खूप गाड्या वापरायल्या हो कार्बनचं प्रमाण किती वाढलं?
आपणच नीट वापर युज- युज करतानाही आला ना आपल्याला पर्यावरणाचा किती काय झाल तरी
ह
आपणच चुकीचं करतोय ना
हो-हो या शासनाच्या चुकींच्या धोरणा उन्हानमुळे आपल्याला खूप अवघड भोग भोगावं लागायलय
अवघड म्हणजे खूप अवघड हो शासनाने तरी का- काहीतरी केलं पाहिजे काहीतरी पाऊल उचललं तर आपल्याला काहीतरी होईल ना
हो ना मी तुम्हाला तेच सांगायलो
कशाने- कशाने बदल येईल आपल्या याच्यात वाहनांमध्ये समजा काही
आपण इलेक्ट्रिकल यूज करायला पाहिजे हो आपण इलेक्ट्रिकल करायला पाहिजे त्याच्यातून झिरो पॉइंट झिरो- झिरो- झिरो- झिरो वन पर्सेंट वातावरणाच वर इफेक्ट हो तो म्हणजे किती चार ते पाच शून्य ठेवल्यावर एक पर्सेंट म्हणजे एका टक्क्यातून य सायन्स मध्ये बोलू शकतो आपण हो खूपच
होतच नाही असल्या -असल्यात जमा होत तो होतच नाही असं
हो पण आता काये आपलं गव्हर्मेंट या गोष्टीवर शासकीय नियंत्रण देत नाही हो खूप विचित्र आहेत अडाणी लोक शिकलेत की असंच होणार अडाणी लोकांनी सत्ता- सत्तेत बसल्यावर या गोष्टी होणं शक्यच आहे मग बाकी- बाकी आपल्या शेतात वगैरे काय?
शेतात वगैरे अजून आता काहीच नाही आता हे पाऊस पडूस्तोर पाऊस पडला की मग पेरणी चालू करणार ना आम्ही
हो -हो मग काय -काय घ्यायचा विचार आहे तुमचा
विचार काय आमचा, एकच कपाशी आमचा हा एकच ध्यास.
कपाशी, आओ ऊस वगैरे लावा वो. ऊस लावा, ऊस लावला की आपल्याला गाड्यां साठी मिळणार आहे, ईथीनॉल नावाचा पदार्थ, जो आपला ते नाव आहे की आपण गाडी वीस पर्सेंट वापरतो बघा, दहा, वीस, आता आपलं गव्हर्नमेंट म्हणायल, कि, शंभर टक्के ते इथेनॉलवर चालणाऱ्या व्हिकल्स मार्केटमध्ये आणाले. म्हणजे आपण एक हो हो.
हम्म.
म्हणजे आपण आता काय करत होतो की, ऐंशी टक्के पेट्रोल आणि वीस टक्के इथेनॉल, चा वापर करून, गाड्या चालवत होतो. पण आता विषय काय झाला. वातावरणावर जे परिणाम होतय, या कारणान आपल्या गव्हर्मेंटनं शंभर टक्के इथेनॉल वर चालणाऱ्या गाड्या म्हणजे ए वातावरणावर कमी परिणाम होईल, अशा व्हेहीकलचा, काहीतरी, जी आर काढलाय, हो जी आर घेतला, हो हो हो हो.
हो मग ही कामगिरी अशी चागलीची आहे की हो मग.
चांगली आहे हो, पण सर्वसामान्यांसाठी, त्या नवीन त्या इथनलवर चालणाऱ्या गाड्या घ्यायच्या म्हटल्यावर, खूप महाग जातय हो.
हो ते त आहे, त्यांची प्राईस भरपूर राहील ना, ते त्यावर पण सरकारने बघितलं पाहिजे, काहीतरी. प्राईस कमी
आता तुमच्याकडे एक लाख भर रुपयाचे स्प्लेंडर आहे. तर तुम्ही विचार करा, आता नवीन गाडी घ्यायची त, पैसे आणायचे कुठून. आणि पेट्रोलची गाडी, जी पेट्रोलवर चाल नार, हो, मी तुम्हाला सांगतो, जर जर जर्मनी सारख्या देशात, दहा टक्के ईथेनॉल, तीस टक्के ईथेनॉल, सत्तर टक्के ईथेनॉल, ऐन शी, नव्वद आणि शंभर टक्के प्युरिटी इथेनॉल जे इंधन आहे ते वापरण्यासाठी त पंपांवर सुविधाय, म्हणजे पंपांवर तशी नोंद झालेय, म्हणजे पंपांवरती अवेलेबिटलीय आज आप पेट्रोल का भेटत नाहीय, आपल्या गव्हर्नमेंट त्याला अवेलेबल नाही करू शक ते ना. खरय.
काय म्हटले, काय म्हटले.
वातावरणासाठी, बाकी देश खूप प्रयत्न करतय, आपल्या वातावरणात, समतोल राहावा म्हणून,
हो आणि आपल्या देशात काहीच नाहीये ना ओ, सध्या च्या यच्यात.
हा, आता आपल्या देशाला साधं पेट्रोलच कमी पडायल. आपला देश इलेक्ट्रिकल वर भर देतच नाहीये, आप पण जिथं भर द्यायला पाहिजे, तिथं देई ना चालो. आपल्याकडे ज्या काही फॅक्टरयच आहे. म्हणजे जस शुगर किनच्या मिल्स आहेत, त्यांच बराबर हे नाहीत, काय म्हणू शकतो आपण, बराबर
आणि आपण आपलंच इंधन संपवतोय ना, आपल्या जमिनीचं ते करतोय ना आपण. आपल्या आपल्याच देशाचं नुकसान करतोय.
हा.
आता इलेक्ट्रिकल गाड्या जर युज करायला, चालू तर मग आपल्याला पोल्युशन होणार नाही ना वायू प्रदूषण जे होत होतं. ते होणार नाही ना आणि वायू प्रदूषणामुळे आपल्याला चार जमा होत होताय त्यामुळे आपली, यांना भरपूर ते बसतय ना. लोकांना पण त्रास होतय ना त्याचावाला
हो आणि वा कार्बन डाइडऑक्साइड वाढल्याने झाडांवर परिणाम होतोय. सिजन प्रमाणात हं मिळत नाही आपल्याला मला असं वाटत की दोन चार वर्षात सिलेंडर लावून फिरावं लागणार. ऑक्सिजन चे स्पेशली
हो तेच वाटतंय ना मग आता कारण की आता झाडांची संख्या पण कमी होते त्यात आणि कार्बन डाय ऑक्साइड ऑक्साइड वाढला म्हटल्यावर मग आता झाडं तर टिकणारच नाही ना.
हो खूपच अवघड आहे हो
अवघड म्हणजे भरपूर अवघड झालेलं आहे पण त्यावर पर्याय म्हणजे आता एकच झाडं लावणे. जेवढे जास्त होईल जेवढे जास्त होईल तेवढे जास्त झाडं लावणे.
प्रयत्न करत राहा प्रयत्नारती परमेश्वर
हा तेच ना म आता प्रयत्न प्रयत्न केले तरच काहीतरी होईल नाहीत काही नाही केलं तर काहीच नाही होणार ना.
परमेश्वर हो ह्या दोन चार दिवसात हो हो ह्या दोन चार दिवसात पाणी पडायला पाहिजे हो आपल्याकडं जल जीवन हे नाही तर आप आपले जे आहे ते मालाही वाळून जायची मिरची वगैरे वाळायची. खूप शेतकऱ्याचं नुकसान आहे हो.
हो ना तोच तर राडा आहे पण पाऊस पडला तरच चांगला आहे नाही तर काही नाही
मी तुम्हाला तेच म्हणायलो आता काय करता आता ऑप्शन नाही ना आपल्याला
थांबा हां
येय हो हो
काय म्हटले?
अहो म्हटलं पाणी खूप पडणं योग्य आहे पाणी पडला नाही तर आपलं खूप अवघड होईल हो.
हो अवघड म्हणजे भरपूर अवघड होईल हो.
जन्मता नवजात शिशू बाकीवर आणि वातावरण हे सगळं होत आहे ना या वातावरण का दूषित होतं. ते आपल्यामुळे होते आपण कार्बनचे प्रमाण वाढवायलो. आपण प्लास्टिक जळायलो. आपण शेतातील केर कचरा जातो त्याच्यातून हानिकारक वायू बाहेर पडायले आणि ते वायू वगैरे आपल्या शरीरात चालले आपलं आरोग्य खतम होतयं. आपलं आरोग्य खतम झालं काय फायदा आप
तेच ना मगं ते त्यामुळे आपण आपल्यावाली काळजी घेतली पाहिजे आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे ना की मी आता प्ला प्लास्टिक वापरणार नाही. छोटे छोटे उपक्रम राबवले पाहिजे झाडं लावणे असे किंवा वायू प्रदूषण होऊ नये यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना.
खूपच आपल्यासोबत हे झालं ओ आपलं आपणच करतोय. पण मनुष्य खूप विचित्र आहेत. आपण सगळ्यांना फायद्यासाठी वापरतो. आणि आपण खूपच विचित्र झालो ओ आपण काय काय वापरतो. तो आपण काहीच योग्य काम करत नाही आपण
हा तेच ना म
आपण काही इलेक्ट्रॉनिक डिवाइस वापरतो त्यांच्या बॅटऱ्या वगैरे म याने प्रदूषण होतय पाणी जलस्रोत आपलं खूप म्हणजे नुकसान होतंय. हम्म या गोष्टीच आपल्याला भान नाहीये. पहिली गोष्ट
हो ते तर आज झालेलंच, हो सध्या तर आता दादा ते आता जेव्हा आपल्याला, जेव्हा आपल्याला त्याचा वाला जास्त नुकसान होईल. किंवा काहीतरी घडेल मग, तेव्हा कळेल आपल्याला कि, आपण हे नाही करायला पाहिजे होतं.
हो, तेच तर मी तुम्हाला तेच सांगलो. की हे खूप विचित्र व्हालाय. हम्म या गोष्टीचा आपल्याला, त्रास ही होईल. आणि आपण काय म्हणतो योग्य तर, करत नाहीचे आपण.
हो तेच ना, मग योग्य तर होतच नाहीये. ना आपल्याकडून
बाकी तुमचं काय चालं. खूप छान तुमची तब्येत वगैरे,
हो बरी ना, तुमची बरी का
हो, बरी बरी बरी.
हो, का काय आजूबाजूचं वातावरण काही तुमच्या आजूबाजूला काही झालेलं आहे का, आता सध्याच्या हे जात.
नाही आमच्या आजूबाजूला खूप, वा आजार पण आहे. आणि उन्हाचा ही टेम्परेचर खूप भडका वाढलेला आहे. त्या कारणा नाही. आता कोणी अस जवळ येत नाही लांब, झाली नात्ये संबंध.
अस अस ठीक ये, तुम्ही जरा काळजी घ्या. मी ठेवतो आता
हो हो हो,
चालेल बाय.
बाय.
हो त्या,